हॅलो
हॅलो मला ना दिदी तुझ्या सोबत पायचं होत आपल्या संस्कृतीवर संस्कृती मरा महाराष्ट्रीयन असे किंवा कोणताही म्हणजे देशाची संस्कृती असे कोण पण भाषा शैली
हा
सगळं वेगवेगळे.
हा हो हो
आहे
विषय छान काढले संस्कृती खर आता तुला असं वाटतेय काय आताच्या युगामध्ये आपली संस्कृती तेवढीच टिकून आहे म्हणजे महाराष्ट्राची संस्कृ क भ ज आपल्या भ आप इंग्रज म्हणजे इंग्रजांनी जस देश सोडून केलाय म्हणजे आपल्यावर तुला माहिती आहे आपल्याला जसं स्वातंत्र्य मिळालं तस काही गोष्टी त्यांच्या इतर राहिल्या म्हणजे अ त्यांचं आप म्हणजे जस की आपली भाषा आपली भाषा मराठी ते आणि आपली सं संस्कृत भाषा आहे आपली मेन आणि
लाकी आहे
हो हो
कि काही जच ण की दुसऱ्या सऱ्याला उपदेश करण्याआी किंवा ते ब
हा
लो की संस्कृती टिक काय संस्कृतीत विचार कर काय एवडं काय
ना आवाज जरा ब्रेक होतोय तुझा
तुर्की फॅमिलीत माझ्या फॅमिली फ्रेंड
हा
सांगाय पाहिजे कीिकेल काय नाही या देिक
संस्कृती
करायचं असेल आणि आपल्याला एक नागरिकत्व म्हणजे आपलं नरत्व करायचं असेल आपली सहृती टिकण्यावर आपलार दिला पाहिजे
हो हो हो भाषा आपली मायभ म्हणजे मायबोली भाषा ही मराठी आहे आणि आता तुला मी मग अे म्हणलस ना कि भाषा पण आपली जे इंग् म्हणजे आता बघ कि शाळेमध्ये मराठी शाळाितीडत
पण ज येत नाहीे सो मी बोलते तुला जर माझा आवाज येत असेल
हा मला येतोय ना तुझा आवाज बोल बरं
ह संस्कृती तर प्रतकाने आमलातले पाहिजे आता आजकालची तरुण पिढी वगैरे आपण म्हणतो की ज्याची टाईप आहे ते वेस्टर्नकडे चाललेले आहेत जास्त करून वेस्टर्न कपडे वगैरे घालायचे अ आपल्या अगोदरच्या काळात हा तर तू बोलतेस की अगोदर च्या आजीच्या काळात कस भर भरगचे कपडे घातले होते
अच सहा
ब्लाऊज होत होता साडी वेअर केली जाते आणि साडीत स्त्री एकदम खुलून दिसत होती आणि ज्या मुली होत्या आपल्या वयाच्या त्यांचा ड्रेस देखील बघित तु चुडीदार पटियाला या टाईप म असत होतो बरोबर ना म्हणजे मी वे भुषाबद्दल बोलते तर हा तर व्यवस्थित असत होतं आणि तू आजचं बघतेस जगातील ज जी टाईप ज शर्ट पँन्ट क्रॉकटॉप
म्हणजे जे सगळं म्हणजे सगळं फॉरेन जे फॉरेन म्हणजे जे सगळं बाहेरच्या देशातलं जे म आता बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशात येऊन अ असं आपल्यासारखं कल्चर आपल्यासारखं राहताय आणि इथली लोक त्यां त्यांच अनुकरण करतायत हे कितपत बरोबर आहे बघ
हा आता तू बघत आहेस आता कितीतरी व्हिडिओज येतात जे स्क्रोल होतात
हो हो आणि तू जसं कपड्यांवर बोल तस खा्यपदार् पण खाद्यपदार्थांवर खाण्यापिण्यावर पण ह्या गोष्टी लागू होतात
हो अगदी बरोबर जसं की तू बोललीस की दुसऱ्या देशातल्या आपल्या देशातून परिधान करतातता तूच विचार करू वृंदावन सारख्या गावामध्ये म्हणज एका्लेसच्या ठिकाणं नाव घेणे शक नाही पण मी मला आवडतं मी कानाची खूप मोठी फॅन आहे म्हणून मी तेव से के फॉर एक्झाम्पल घेतू कि अ त्या आपण देवाजवळ गेलो तर तिथे कस पर पोशाख असत पूर्ण घारा टाईप वगरे पूर्ण अंग झाकून आणि छानपैकी अस गं वगे लावले जातात आयब्रोज वर वगैरे खूप छान टिकली वगैरे असा लोक करतो तर बाहेरील देशात अमेरिकेसारखे देशातली वगैरे खूप लोकं असे येऊन तो पोशा परिधान करत आणि आपल्यासारखे लोक आपल्या देशामध्येच राहून वेस्टर्न कपडे घालतात तर असं म्हणत नाही की आपली ती संस्कृती जपत नाहीत तर हे बरोबर असून ती दुसऱ्याची संस्कृती जपण्यात मदत करतात तर मला म्हणायचं आहे की पहिला आपली संस्कृती तुम्ही वेस्टर्न करा काळानुसार चाला म्हणजे आपल्याला काळ बदलू नये म्हणून पण आपली संस्कृतीच आपण हा
ह हे महत्त्वाचं आहे बरोबर आहे
हा जसा देश तसा वेश हे बरोबर आहे आता विचार तर दुसऱ्या देशातील लोक आपल्या देशातील आपली संस्कृती जपतात आपल्यासारख्या आपली वेशभूषा प्रान प्रदान करतात तर आपण त्यांच्या देशामध्ये गेल्यानंतर तो त्याशी वेशभूषा ठेवावी ना आपल्या देशातच आपण असे क्रॉपटॉ वगैरे घालाव तर बाहेरच्या देशात आपल्याला भेट देण्यासाठी आपली विचारपूस आपली संस्कृती जपण्यासाठी आलेले लोक काय म्हणतील हेच यांची संस्कृती अशी आहे हे आमच कॉपी वगैरे केली आहे तर काय राहील आपल्या संस्कृतीमध्ये बरोबर ना
बरोबर आहे की काय
आता हे झालं वेशभूषेबद्दल
आपलं मिरची आपलं पारंपरिक खाणं कसं आहे भाकरी लोण घ्यायचा मन किंवा भात वरण परत पितलक हे आपलं पारंपरिक खाणं झालं आणि आताची मु पिझ्झा बर्गर काय होणार आहे त्याना पिझ्झा
हो ते फ्रेंच फ्राईज बत नाही आणि काय ते दिदी नूडल्स टाईप मध्ये काय तर आलेलं आहे ना चायनामधलं चायनीज वगैरे अस कात बोलतात तर ते तर ती आपली संस्कृती आहे
आपलं खादे आज सा पण फूड चांगले आहेत ना म्हणजे इडली डोसा सांबर आपला तर ह्याच्यामध्ये येतेच ना महाराष्ट्रामध्ये खातोच पण महाराष्ट्र फूडण असेल तर ते म्हणजे कांदे पोहे उपमा आणि पुरणपोळी
आणि वडापाव देखील प्रसिद्ध आहे पुरणपोळी ही सणासाठी सण काय संपुष्टातच आलेले आहेत दिवाळी सोडून मला अस वाटतच नाही की लोक सण सेलिब्रेट आणि अगोदर सारखी दिवाळी म्हणच साजरीे घेतात आपल्या मनात अगोदर आपण लहान होतो त्यावेळी उत्सुकता होती की दिवाळी आली आहे अभ्यास पटकन करून ठेवया
हो हो
पाहुणे वगैरे येतात एन्जॉय करूया नवीन कपडे मिळणार तर आजच्या काळात ती उत्सुकताच राहिलेली नाहीे आपण कोणतेही कपडे परिधान करतो कसे ह सण साजरे करतो म्हणजे आपली संस्कृती आपण जपण्यात मागे पडत आहेत थोडक्यात आपण दुसऱ्या देशाकडे म्हणजे दुसऱ्या देशाची संस्कृती जपण्यास मदत करत आहे असं मला तर वाटते.
हम्म बरोबर आहे बरोबर आहे तुझं बरोबर आहे.
तर हे वेशभूषेचं होऊन सणासुदीचं होऊन खाद्यपदार्थ पण बोलस की चायनीजच वगैरे प्रमाण वाढत आहे आणि वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आता हे झालं म्हणजे महाराष्ट्रात आता तू देशात पण जा म्हणतीस महाराष्ट्रात जा किंवा गावागावामध्ये जा पाच पाच म्हणजे मिनटा म्हणजे असं मला म्हणायचं क एक एक मी किलोमीटर वर बदल होत आहेत.
होय होय अ खाणपिनं राहणं गो फा सगळे बदलते. बरोबर आहे.
कि मराठी हिंदी इंग्रजी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा ज तामिळ तेलगू हा ते काय आणि गुजराती हो आणि ते आणि गोसाली.
हा अहिरा आणि मराठी ब
हो आता तर टेलिव्हिजन दे हा टेलिव्हिजन वर देखील ज्या हिंदी अभिनेत्री आहेत. त्या देखील मराठी ट्राय करतात आपली महाराष्ट्रीयन भाषा एवढी पुढे गेली आहे की मठीो म्हणजे मराठी बण्याच ट्राय करतात.
हम्.
तर आपण आपण मग आपण काय करतो इंग्लिश बोलण्यासारखं इंग्रजी कि आपल्यावर म्हणजे आपला आपला आपल्यावर गर्व असला पाहिजे की माझी मात मातृभाषा मराठी आहे ही माझी संस्कृती आहे हे माझ्या देशाने दिलेली मला जन्माला घातलेली ही एक देणगी आहे असं प्राऊड असलं पाहिजे आपल्याला म्हणजे प्राऊड फील झाला आहे की आपली ही संस्कृती आहे. साडी असू दे कासुट असू दे पायतान चप्पल असू दे. कोणतीही संस्कृती असू द्या आपल्यावर त्या त्याच्यावर प्राऊड फील झालं पाहिजे बरोबर ना.
चप्पल पासून सगळं बदल दे म्हणजे थोडे थोडे अंतरावर ते पूर्ण वेश भूषा केश भूषा खाणं पिनं राहणं बोलणं चालणं. सवयी सगळ सगळं बदलते म्हणजे जस प्रदेशामध्ये ज्या प्रदेशामध्ये जे अवेलेबल जस हवामान जसे माती ज जसं तिथे काही पीक असेल तसं लोक बदलत जातात बरोबर आहे ना कुठं भात जास्त पीक तोय तर कुठ तांदूळ जास्त जास्त पिकतोय कुठं ऊज जास्त पिकतोय तिथं कारखाने आहेत कुठं गहू
गदी बरोबर ऊस त्या ठिकाणी कारखाने असणार तांदळाच्या ठिकाणी तू बघितलीस मला ना ते साऊथं एक खूप छान वाटतं म्हणजे असं नाही की आपली ती संस्कृ ती देखील संस्कृती आहे. पण आपण साऊथ मध्ये गेल्यानंतर आपण तसा लूक परिधान करतो तेथील संस्कृती जपतो. तसेच तिथली लोक हो आणि त्यांची भाषा ती प्रेमळ भाषा त्यांनी दिलेल्या खाऊ आणि तेथील आता आपल्या इकडे कसं? आता आपण पहिला स्टीलच्या भांड्यात म्हणजे ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये जेवत होतो आता आपल्याकडे प्लास्टिक त्यानंतर पत्रोळ्या हा भाग आलेला आहे. त्यांच्याकडे ना तुला माहित आहे की नाही माहित नाही पण केळीच्या पानावर जेवतात कोणतंही जेवण असू. त्यांच इडली असू दे, भात सांबर असू हा.
आपला तो भारतीय संस्कृती वेदांमध्ये पण लिहून ठेवलंय म्हणजे आधी प ऋषी मुनी म्हण केळीच्या पानावर का जेवायचे माहिती आहे काय तुला? गरम गरम जेवण जर केळीच्या पानावर वाढलं ना म्हणजे केळीच्याच का पानांवर हे महत्त्वाचं आहे विचारणं म्हणजे कारण इतर मी नि सर्गा मध्ये झाडे आहे त्या पानावर का नाही केळीच्या पान कसं आहे. उपलब्ध पण सहज होतय आणि केळीला पण फार महत्त्व आहे प्रत्येक पूजेमध्ये हे तुला माहितच आहे आणि केळी हे. फळच आहे आणि केळीच्या पानावर का जेवतात? कारण अन्न आपलं ज्यावेेळेस गरम त्या पानावर वाढलं जाते त्याचा त्या पानांमधून एक द्रव बाहेर येत
एक विशिष्ट द्रव हा हे ऐकलंय मी
बाहेर येतोय आणि तो द्रव आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतोय आणि त्यातून आपल्याला खूप पोषक तत्वे मिळतात म्हणून केळीच्या पानावर आधी लोक जेवायचे आता तर बघतेस ना प्लास्टिक प्लेट्स वगैरे निघल्यात
हो आणि ते पत्रोळ्या वगैरे पण पत्रवळ्या म्हणतात त्यावर तर पानांचं फक्त डिझाईन वगैरे केली जाते.
हो हो म्हणजे तेच ना प्लास्टिकचा वापर होतोय आधी तुला माहितय का आपण एकदम लहान होतो त्यावेळेस एक झाडू असायचं म्हणजे रा आमच्या गावाकडे तर ती पद्धत होती असल त तुमच्याकडंपण पानांच्या पत्रावळ्या भेटायच्या आणि गाव जेवण वगैरे असत कि पानांच्या पत्रवळ्यामध्ये ते जेवण वाढायचे बग सगळ्यांना आठवतंय का तुला आ त्या पानांच्या पत्रावळ्या कुठे भेटतच नाहीत.
हो अगदी बरोबर पानापासून बनवलेलं ते सगळे संपुष्ट आहेत आता संस्कृतीबद्दल हा तर तू देखील संस्कृती जप मी देखील जपतो अस बोलतात की दुसऱ्यांना सांगण्याआधी आपण आचरणात आणाव तर देश तस वेश देखील राहणं गरजेचं आहे त्याबरोबर आपली संस् कृतीच आपल्याकडे देखील आपण लक्ष दिला पाहिजे.
हा चालेल त्या म्हणजे तुझ्याबरोबर ह्या विषयावर डिस्कस करून मला खूप छान वाटलं परत आ आपण कधीतर निवांत ह्या वेळेस ह्या विषयावर गप्पा मारूया ओके
ओके ओके चालेल हा ठेवू मी ओके बाय
हा